हॅलो आता बोलशील येऊ राहिला
अ का अगं त्या दिवशी बी तुला कवळं दूध खायलाच फोन केलत म्या म..
हा हा अगं मलाच ध्यान... मलाच ध्यान नाही राहत म्हण कई...
ह... आणि मी त्या दिवशी तुला फोन केला म्हणल म्हण्य भाऊ एव राहिले ना तिं पाठ... त्यार कोण येईन म्हटलं हिला दूध घेऊन जाईन ही पेईन..
हा हा ते नाही आले मी त्यांना.... कधी दुधान..
हा ना..
हा बरी ग... मुंबईला येते.
मग दोन तीन दिवस निवांत हाय का तु...
दोन दिवस...
जाऊ दे कोण जात का असं....
हा मग म्हणलं जाऊ द्यात तरी सकाळी खतपाणी गेला दोन गंज... व.. हम् गनोरील माऊती गेलो.. तिथुन आलो... म घरचं आवरलो माहेरी.. जावची आज्जी..
हम्...
तिथं... आज्जा... होय गं...
ह लगव हातान...
नाही आता आले मला सोडायला, आता जेवतील मग सकाळी जेवतील तवा असं नाही. पुढं खाते... हा हा मग खाय प्यायचीच फडफड होती दुसरं काही नाही..
तेच हाय भानगड..
हं आपल्या माणसाला खोडी लय दांडगी आहे, लखपदीच का एकशे एक.. ऐकोनव्वद... हा डॅशबोर्ड ला टाकलंन म्या...
हा ना मी तेच पाहिलं तूझं म्हणलं..
हा मग आग रात्रीच लई फास्ट चालू राहील. मी आज बी आता रात्री रात्रीच करणारय.
माझं चालूच नाही राहिलं, दिवसा मग मी असं बसले थोडा वेळ पाहते ना.
नाही रात्री लय अर्जंट भरलेलं होतं.
ते अँप दिवसा कस चालना?
नाही नाही. कार्या ऍपचे किती कॉल केले?
कार्य अँपचे का तिसरं आहे पाय माझ ह्यो. काल हिला केल ना कावेरीला तिथं नेटवर्क मुळ काय का नव्हते मध्येच कट होऊन गेला.
अग कालपासून रेंज नव्हती एअरटेलला. आमच्या टॉवरच काम चालू होतं. कुठली बर भाजी केली? मी आता थोड टायमाला परत तुला लविते. एका जनाला पाच लावायचे वाट वाट ते.
काही नाही एका जणाला लावले तरी चाल त्यान पाच जणीला लावले तरी चालत. आ त्याच्यात कावेरी ये स्वाती आहे.
मी आता तुला एक करीन वैशालीला, करीन पद्मा ला करीन, हाऊ का
मग नंतर कामात लागल्यावर कुठं मग मला वाटलंत म्हणलं वर्षाचा आता ती कामात असं म्हण
का तेव्हाची त्याची शंभर रुपये. पानी ब मग पाच कॉलचे पाचशे येतीनं का? री ऐशी का? अशी करिती ग. आणि ते आले क तुला, एकशे वीस रुपये.
कायच.
ते पहिलं एक आलं होतं. तुम्ही काय करता तुम्हाला कार्या अँप कसं वाटलं?
हा शंभर रुपये होते ना ग ते?
एकशे वीस, एकशे वीस.
एकशे वीस होते का ते? येल होती पण मला.
मला एकशे वीस आले मग काल.
हव का?
हम्म हां हां छोटी कथा तुमची हम्म हम्म हां पोरं? हां लहानीला आणीन मोठीला राहून दीन त्यांना कशाने तरी ते पाणी काढून घ्यायचं मग तर खाली.
आपण असं किती बोललं त वेळ निघून जातो याच्यामध्ये वेळ नाही निघत ना लवकर?
हम्म हम्म. काय चालू ए? उद्या करा. त्या दिवशी मॅडमचा रिटर्न, फोन आलता का तुला? आपून आलो, त्या दिवशी काळे वहिनींचा. चार महिने ऑर्डर केली, नाही मला नव्हता केला दे. आपला नाही, मग त्यांना पण कळते ना ग लेट किती झालं होत. ह चांगले पासरले होती त्यांना वाटलं आता यांच्या रात्री बंद झाल्या हम्म त्याना हम्म तू नाही? पिक्चर पाहायचं असले तर राजे शिवाजी, संभाजी कधी आहे बाई? काही नाही बघ काल मी बाकीच हा मिरच्या व्हईनात्या ग तोडना, आता काई नाही मिरच्या निंदायच्या आन आद्रक लावायची
हा हो का?
तू जावून बघ.
मामी शेवया करायलात कायच ये नंतर मागुन पद्मान काल दिल्या मिरच्या, त्या बाबाजवळ त्यांच्या गावातल्या मला असं वाटत मॅडमच्या मिरच्याय वाटतं त्या फार काय नग?
मॅडमला तिखट करायचे दोनकिलो, मग मी म्हणाले नाही तू खुप मॅडम ची हा जी - हा जी करती म्हणलं.
मी तेच म्हणलं एवढं चार किलो तिखट केा बणला
नाही. नाही. दोन किलो मॅडमची आहे.
सर्व साधारण सब क
मला वाटत न्हत एक तारखेला
बया आमची कानात. का सुनिता बाई अशी?
त्यांच्या बहिणीची पोरीच लग्न आहे. तिकडे राहिले ना त्या.
बहिणीचा विनंती भाऊ बी वायला होता. ते जादा हाय.
कोणाचा?
त्या बाईचा भाऊ हा भाऊच भावाचं तेराव झालं. दुसऱ्या दिवशी बहिणीच्या पोरीस लगन झालं.
हा हो, का?
हा काल परवाच पाहिजे दोन तीन दिवस झाले का, तेव्हा झालं पाहि तिच्या त्यात मोठ्या भावास
हो का, या लागण भेटाला मग एक दिवस.
हा तू बी या एक दिवस जाऊ आपण मग.
हा जाऊ न.
हम. जाऊदे काय म्हणते बोलणं चालण चालूच राहत पण दुख सुख सगळल्या आग दख सुख सगळ्याच म्हणलं.
हावू हावू जावू आपून मग कॉल करीन मी तुला मी आले का? शावया घेऊन ये कराला
हा एक दिवस अशी आली का मग थोडं गाडीवर जाऊन येऊ आपण वर चात आणि मग शावाया करु तुमचे सर्वस
हा सुषमाताई म्हणते त्या बहीण मुक्ता ताईच्या जावा तुम्हालाच आवाज देत होता आम्हाला काहीच नाही म्हणले म्हणलं तुम्ही त्याच्या अजून ओळखीच्या नाही ओळखीच्या झाल्या का मग आवाज दिल.
अगं! आरती तुला ना आवाज येत होती वर्षाताई, वर्षाताई. हा.. म्हणलं त्यांना घरी जायची ओढ लाग काय त्या थांबते म्हणलं बाई आता सुष्माताईन त्या ना काय केलं त्या दिशी माहिती का?
हम्म
आपण पुढं जाऊन म्हणे ते नावे नाही सांगितलं कुडल्या काय? काहीच नाही. डबा फेकून द्या. पीठाचा
हावू का?
हा आणि मग आई म्हणे आगं बाई नाव ते काहीच सांगतलं नव्हतं म्हणे.
हा बरं
आर तिला आलं लक्षात मग आरतीन घेतलं ते करू
हावू काय?
हा..
हम त्याल त्या दिवशी ते वीस वीस रुपये द्या वाटत नव्हते माझ कडून एकदा तिनं झेरॉक्स पाच रुपये घेवलो होते मी तुला म्हणले नव्हतं ही माझ्याकडे पैसेच नाही म्हणलं भाड्यात
हा बरी म्हणली मला तेच म्हणती एखादी ग बाई आपण खाल्लं.
मग नाही ना तुू न सांगू का मुक्ता मला अ आपल्या दोघीच काही वाटत नाही आपल्या दोघीची. कशात ग येऊन जात पण या ना मग पैसेच देत नाही आता पद्मा कडवी अ किती आहे वीस
पद पद मकसस पद मकसस नील
एक पाण्याची बॉटल आण म्हणल तर आणली नाही तिच्याकडून आता तीस रुपये ना खुलता आजच्या वाड्यात कट करणारे जा यायच्या हा तीन तसच करणारे नाहीत खाल म्हणून पाणीपुरी खोऊ हाअ कुशाल तरी बाटली नाही सांगितली तर
हा नाही म्हणे ती पैसे द्या मला म्हणला आल्यावर देतो ना तुजे पैसे
तीन तोते आहेत चिमणी खाऊ घाल का म्हल तिथ म्हणलं हा काता बाराची नाही म्हणल मी
शानी ती
ए अलकाताईच विनय वरगत
तुला एक अलकाताई साधी सरळ आहे ती तीच आपल्या वाणी
हह
दोन पैसे
ममी त पॅन्ट फिट होते ना ती उडदाची नाही तर मग भत्यावर कशी
हग शेवाया समीत
त्यालाल बाजून
अ हा बाजून बट्ट्याना हा सांग ना काय हाय ते बाजून बट्ट्या भारी लागत्यात्या पोळ्या करत जेवला ना तर मग भाजी बा.. ती बाजूला आणि भात मी करते वरण म्हणला मग वरण मग करते अन त्या वर्षाला बोलवते
हा हा
मला त्या लगपती दिलीच अगं कितकं टेन्शन आलं बाई दिवस दिवसभर अभ्यास तर संध्याकाळी ते बाराला ते ऍपमध्ये ना लय डोळा लागते ग
दिदू काय ख
दिदीच म्हणलं रात्रीचं ना!
हा रातचच, करतेस
अ मा काय नाही मंग ठेऊ का गं?
हा हा.
येईन, मग मी आले तरी फोन करून.
हा हा.
चल